हॅलो
येतोय क आवाज?
हा नकी. नाही आत्ता उगडलाय जरा तिकड हाय वय.
डं इकडं भी नाहीच. वार लय सुटले.
आर्थिक सव्वीस तारखेला काय राय क्लास मध्ये?
काय हाय तेवीस तारखेला?
ते ग्रुप वर पाठवली की सरांनी.
काय हाय?
ग्रूप वर पाठवलाय कि काय तर सरांनी.
कोणी पाठवले?
सरांनी
अर्धी इंटरव्यू आहे ती.
कोणाजा
तिथं तुला लागायच आहे का त्या ह्याच्यात?
असत
आं
नाय हो बा दहा ते चार कायतर हाय की.
कधी इंटरव्यू आहे तर ते?
दहा ते चार काय आहे त्यांना?
आयं
दहा ते चार काय तर हाय.
हम दहा ते चारच की इंटरव्ह्यू आहे ते.
ह
अम्म हम्म. मालती वान केमन ते जॉइन करतोयस का?
कोण होंग केवय हां.
नाशिकवाल त्यो
कारळा के तो हो कर्सळ ओळखेना.
हम्म ते म्हणलं नाय हो बा. .
हां. काय झालं?
उम्म
काय रोते काय वजते
काय झालं?
जे जेवतोयस काय?
जेवत नाही भावा बसली जरा हे सोडवत उष्णपत्रीेवा.
होय
की सवहेर असं फुट्टा बिटाण खायची अभ्यास करताना.
काल आन्या गेलेलोय.
काय
आन्या गेलेला का क्लासला?
आयल त्याला आलता मला फोन घेणार आहे का म्हणून परत नाही काय अरे त्यो वाईट आहे कार्य करतात क्यो जाय रे एकटा बी.
ह
नी हो बा काल गेलतो दुसरीकडे गेलतो.
ते राहायला गेलेला.
नाही असच गेलो होतो. भाव पाऊस पडला की असं मीच बाहे असच बाहेर जातो मी. कुठं बी
हम्म.
काय बि बगाया भेटत रे.
मला पावसातच, काय बघाय भेट
भावा असं मला फोटो बिट काढतो वाटतं रे, म्हणजे स्वतःच नाही, असं हे जर कश-कशात बी
हम्म
कार भावा मला, दिसला ईरूळा.
हम्.
वी-वीरुळ्यात फोटो काढ, व्हडिओ काढले ते.
हं
उं.
काय?
सप्टेंबर मधलं तर अभ्यास
होय.
ते बर
सप्टेंबर मधला पेपर, सोपाय रे जरा. नेटपेक्षा, नेट अ पडायलावा.
आता झालं.
हम्म ती लई अवघड हय.
पहिला पेपर किती मारका चा?
ठेव ला बक्की. अं शंभर-दीडशे.
हम्
आणि तीस, दीडशे अन तीस किती झालं?
हॊ
नाय नाय, शंभर शंभर आणि तीस, दोनशे तीस काय तर मार्क असत.
किती?
दोनशे तीस.
त्याला प्रशन असत्यात एकशे पंचेचाळ. त्यातलं सोडवायचं किती माहितय का? पंधरा अन पंचवीस किती? पंधरावर पंचवीस चाळीस आणि पन्नास.
नव्वद, कशे?
ते हम नव्वद सोडवायच फक्त.
हच्
एकशे पंचेचाळ म्हंटल.
हम्
एक्क्यानव व सडवायच येत माय.
का?
सोडवायचं येत न्हाय एक्यानवा.
हा विषय हय हुय त्यो.
कीर पीएच डी साठी, एंट्रनस.
हम्म.
म्हणजे एंट्रन्स हीतली शिवाजी युनिव्हर्सिट ती ची लगा दिल्यावं भावां मी आत्ता पास होईन, पण ते जे असते रे सेंट्रल गव्हर्मेंटंच हाये. ह्याला जर एंट्रन्स भेटलई की नाय, तर ती महिन्याला पैशे पण देते त्यात आप त्याला र पी एच कराया.
होय?
म्हणजी भावा चाळीस वीस हजार भेटते, ती महिन्याला पीएच डी करायला.
आणि आपण वेगळं कमवाल की.
हो हो हो आपण वेगळं कमवल, ते वेगळं. आमच्या इथ आत्ता ती डिपार्टमेंट ला एक मॅडम आल्ती ती भावा कळ-करत हाय ह्याज्यावर गुळावर-गुळ असतोना गुळ.
हम्म.
गुळावर पीएच डी करते्या?
शरद पवारवर पी एच डी कराय.
इतिका करायला? थांब रं, दोन मिनट. असू दे जरा.
अह बत म्हणशर जब तक छोरा. मॅच. जब तक छोरा है.
हॅलो?
हम्म.
तिला ती, प्रोडक्ट विकत त्याच्यात तेचपण वेगळे पैसे आणि ह्याच पण जे आर एफ पण चाळीस हजार.
आणि एकतर मॅडम होती ती तर शिकवत-शिकवत होती बरं का, लेक्चर-लेक्चर घेत होती.
हम्म.
म्हणजे माझा प्रोजेक्ट ह्याच्यावर होता रं. आपलं गुर-गुरांचं हे असत ना त्याला जंत असतं ना जंत?
हां.
त्याच्यावर हुता. आणि तिचा होता ह्यांच्याव खेकड्यांवर होता, खेकडं असते ती नाय?
हम्म.
खेकड्यांची ई म्हणजे होतार, ओवरियन समेर वर हुता. हो वरियन्स मर होता आणि मग एकच आम्हाला मायक्रोस्कोप वापरायला लागायाचं रं. ज्यांकी म अस राय त रं.
हम्. शी एकदम पास झाल्यावर तू पी एच डी झालं.
पी एच डी ल मला आत्ता पण घ्यायला येतय कि र आत्ता पण अजून. पीएचडी करेल तेवढी असते.
होय.
पण आत्ता आत्ता घेतलं तर ही भेटत नाही ज्यारे भेटत नाही. पेट जे आरिफर. म्हणजे पैसेच कि ते न. स्वतःच्या खर्चाने कुठ करतो पीएचडी.
हम्म
त्यांनी खर्च घेतला पाहिजे म्हणा. भावा तसला काय तर केलं असतं काना तूपण.
कसलंं.
म्याथस् कळत नाय तर भावा असल कायतरी करायचं मग डायरेक्ट. कुठल तर एक बीएससी बीएससी.
काय तसलं काय करतोस.
कारर.
सर कसुमा पालती त बगन
कुठलं सर?
इरीट.
बीसीएस ला त मापलतेस बा.
ह
मत आता काय करणार रे भावा?
जसेेजला सर्मा पलती ती. बीएसीला गावातलि
होय ते काय मला. पण भावाम पर्याय काय हे सांग मला आपल्याला काय जमनी बिमणी आहेत त्या का काय हाय.
हम.
पर्याय नाही ना आसल काय.
प्रे तुम्हाला पण जमिनी नाय व्हय?
नाय ना.
ठेव का?
चालते भावा दहा मिनिटांत मी फोन करतो थांब.
हम्म